हा काय झालं लागत नाही आहे का? हॅलो? हॅलो! हॅलो लागत नाही काय फोन? काय झालं?
हॅलो!
हॅलो! हां बोल ना.
हा येतोय आवाज? हा येतोय आवाज?
हा येतोय ना. हो येतोय ना.
येत नव्हता मला हा.
हा लागला नाही का तुला माझा?
हा ते असं हे दाखवत कंप्लीट हो ते म्हणजे तुमचं ना माझं.
हां बरं..
कॉल लागला नाही. म्हणली तुम्हाला
होय आता अथर्वने लावला मग लागला तुला. हो मी केला केला मी, आत्ता केला ना तुला लागला की मग.
हा हा तुम्ही केला तो हा..
तुला लागे ना म्हणून मी केला ग.
हा..
मग कसा लागला म्हटलं? काय प्रॉब्लेम आला?
ते मगाशी पण ती मी एक ती आहे ना रज् म्हणून तिला पण करत होती तर तसच दाखवत हो- होत, म्हणून तिने मला मग तिकडून केला.
तेच तुमचं काय तर रेंज प्रॉब्लेम असणार आहे.
हा ते खाली दाखवते का ऑलरेडी टास्क हे झालं कंप्लीट टास्क म्हणजे त्या नंबरची
खरं मग बोलणं बंदच होते ना पण बोलणं बंद झालं असत ना मग फोन येत नाही ना मग ऍटोमॅटिक बंद होतोय. जिंकला वाटत. टास्क पूर्ण झाला ना आता माझा जर समजा झाला तर माझे कुणाला लागतच नाहीत असं आहे.
पण आता मला मागाशी तुम्ही केलेला ना?
होय मग म्हणूनच मी तू कर म्हणून सांगितलेलं आता खरं लागत नाही म्हंटल्यानंतर हा मग निदान मी बोलल्यानंतर तरी तुझे पाच मिनिट ऍड होतील ना मग
हा तेच
म्हणून म आणि परत आम्हीच लावला.
हा
त्यांना बघितलं त्यांचं लागेना. काय झालं बघूया. हा आपला जातोय काय बघूया म्हटला अथर्व म्हणून लावला तर लागला.
हा
तेवढं तरी पाच मिनिट होईल ॲड
हम्म रेंज प्रॉब्लेम आहे का? नेट प्रॉब्लेम?
हा थोडा आहे. आता मी वरती आली आहे ना... ते इथे थोडा नेट प्रॉब्लेम दाखवतोय.
हम्म त्यामुळेच ते व्हाय लागले तस कारण अंकित ता बोलायला लागली ना की, मला तिचं बोलणं काहीच समजत नाही. काहीच समजत नाही. असा आवाज दबल्यासारखा पण येतोय आणि बराच वेळ ती तिकडून बोलतच नाही की मला आवाज येत नाही.
माझ माझं पण मागाशी तसच झालं अंकिता बरोबर
हा
हा म्हणजे आवाजच नव्हत येत आणि मध्ये मध्ये कट होत होता आवाज.
हां होय
आता झालं का तुमच्याशी तीच?
आता नाही ती नाही तिनं कट केला ते नाहीच मग परत मी केला. तिनं कट केला ना माझा त्यामुळं मग नाही मग मी लावला.
मला मेसेज केलेला आता तिने
काय बोलता?
काय म्हणून मेसेज केलेला?
का म्हणजे अ हे करणार आहेस का?
होय हां हां हां.
तर बोलली नाही. बोलली तुम्ही केला ना कॉल बोलली त्यांच्याशी करून घेते आधी.
मला.
नाही तुम्ही मला केला ना कॉल. आपल्या प्लेन कॉल तर मग म्हण बोलली त्या तुमच्याशी करून घेते हो आधी.
हा हा हा तिला जर फक्त तिला निरोप दे तुला करायचा असेल तर मी आता फ्री आहे म्हणावं हा म्हणजे तुझ्याशी जर बोलणार असेल. नाहीतर आधी बोलू दे, मग लगेचच मला कर म्हणावं. हा काय? मी काय आता मेसेज पाठवत नाही तिला तूच निरोप दे. हां म्हणजे तिला करायचं असेल तर, ती करेल मग.
हम्म.
होय की नाही?
ओके.
हम्म. तेवढेच मग तिचे पण मिनिट वाढतील ना मग. थोडे तरी दीडशे.
हा.
हम्म, जेवला मगं?
हो, झालं जेवण वगैरे.
हा.
ते काय झालं काल नव्हतो ना, बाबूच्या पा त्याला पालण्यामध्ये झोपवते ना हा, म्हणजे दुपारी असं झोप तो चांगला पालण्यामध्ये जर झोपवला ना, तर चांगला असा दोन, अडीच तास झोपतो तो.
बरं.
हा तर काल नव्हती, तर काय पोरानं कडून काही सांडलं असेल, थोडं ते मुंग्या आलेल्या पालण्यामध्ये अशा.
अगं आया या या.
तर पटकन त्याला झोपवण्याच्या आधी, बरं लक्ष गेलं माझं. मग ते सगळं झटकून घेतलं
ह चावल्या असत्या अगं त्याला.
हा मग तेच त्याच्याच चावल्या असत्या आता, मग ते सगळं आवरून घेत ल अन मग नंतर त्याला झोपवलं.
तरी पण कुठेतरी बारीक, एखादी आहे का बघून घ्या.
केलं चेक, ते नाही आता कुठे.
हो ना.
बरं.
आलेच काय तर खाल्लं असणार मुलांनी बसून.
हं. ती काल नव्हती ना मी घरी. झोपतो तरी. त्याला ती सवयच झाली ना आता रोजची. अं?
उठून कसं पाय वगैरे बाहेर काढायला बघतात ना, उतरण्यासाठी जागे झाले
नाही तो थोडा मोठा आहे ना पालना, तर त्याला असं म्हणजे नाही असं एवढं, म्हणजे बरोबर बसतो त्याच्यामध्ये झो
बरं बरं, हा. तेच ना. आपलं लक्ष नसलं, हा आणि तो जागा झाला तर
त्याला असे एकटं नाही ठेव, म्हणजे झोपल्यावर कॉ मी जरी नसली ना, हा तर मिस्टर अस तात. ते नसले मुलगी घरी असली का, तिला बसवून ठेवते असे
बरं, ठेवलं नाही म्हणून बरं. बरं कारण मुलं सहा महिन्याची वगैरे झाली, की लगेच पाळण्यातून पाय बाहेर काढत तात लगेच.
ह हा आणि पालण्यामध्ये उठून बसत हा पण करतो पण नाही कारण कस खाली जरी मी कामासाठी गेली ना बेडरूम वरती आहे ना आमचा तरी कुणाला नको म्हणजे बसवते तोच मी एकट्याला अजून असं ठेवलाच नाही
बरोबर आहे
हम्
मग काय आणि विशेष
काय बोलता
आज काय रविवार
हा स संध्याकाळी काय होणार आणतील काहीतरी नॉनव्हेजच
हा नॉन व्हेज फिरायला वगैरे जात नाही रविवारी
नाही नाही जात आता तिकडेच गेलेले ना मिस्टरांची कशी दोन दोन दिवसाची ड्युटी हाय फर्स्ट शिप सेकंड नाईट
हां हां ह ह
आता ते नाईट करून आले म्हणजे आता दोन दिवसाची नाईट ची ड्युटी आहे त्यांची
होय का
हा मग ते नाईट इथे आमच्या इथे बॉम्ब म्बेबान कंपनी मझी तिथे कच्चा असा धागा धाग्याचे प्रोडक्ट बनतात म्हणजे कच्चा माल काय तरी हे करतात हो ते
तेच माझ्या आत्याचे मिस्टर पण ते रयान धागा कंपनीमध्येच होते
हा
रयान धागा कंपनीमध्ये होते ते मोठे ऑफिसर होते त्यांच्या हाताखाली भरपूर स्टाफ होता पण ते वाारल्यानंतरच आम्ही आत्या ला इकडं कोल्हापूरात सेटल केलं त्यामुळे आमचं तिकडे येना बंद झाले नाहीतर आम्ही येत कल्याणमध्ये होते पण मुंबई फिरायला वगैरे सारखं मुंबईमध्ये यायच आम्ही आधीक ह हा काय घ्यायचं झालं काय झालं फिरायला म्हणा तिकड राहायला आलं की फिरायला वगैरे यायचं
हा
आता नाही
ह
कामे बंद झाले आता ये मुंबईला बरेच वर्ष झाली आता बंद झाले
हो
हम् ते सरकार पा तुमचं कोणच नाहीय का इकड कोल्हापुरात
नाही नाही आमचे असं म्हणजे एवढे सगळे रिलेटिव्ह हेत ना आमचे सगळे आमच्या एरियामध्ये हायत
हां
हा असे म्हणजे लांब वगैरे नाहीत ओ असे कोण
हा आमच्यासारखंच आमचं कस हाय इथल्या इथं. हा. होय हो हो.
हा आता आमचं माझं माहेर पण खोपोली, खोपोली ऐकून असाल तुम्ही का नाही ऐक
हो मा गावं सगळी ऐकून माहिती आहेत मुंबईकडची.
हा. ते माहेर म्हणजे खोपोली ग-गाव आमचं दुसरं आहे. वेगळ म्हणजे त्या खोपोली पासून पण आई आई, मम्मी, - पप्पा अ पंधरा-वीस वर्ष झाली खोपोली तर म्हणजे भावांचं शिक्षणासाठी. कधी गावाकडच घरसो म्हणजे काही असं सण वगैरे असलं की जातात. पण शि क्षणासाठी ते तिकडेच पंधरा-वीस वर्षे झाली राहतात बाहेर.
हां हां हां हां.
जवळच आता इथून आमच्या माझ्या सासरच्या गावा पासून अर्धा तास लागतो जायला.
हा ह बर. साइडला? हो हो आमचे पण सगळे पाहुणे तसच अर्धा तास, एक तास असं अंतरावर आहे तिथून. भारलाम काही कोण नाही. होय होय आताच फक्त इतच होता भाचा तोच फक्त सर्वविसमुळे गेला तिकड पुण्यात. तो जाता एकटा लांब म्हटलं तर.
हा तर ती एक लहान बहीण आहे ना माझी तीच एक फक्त पुण्याला राहते.
हा बरं.
तिजे मिस्टर जॉबला असतात ना तिकडे तर तीच तिकडे राहते फक्त.
पुण्यात व्हय कुठल्या भागात?
अ काहीतरी पिंपरी-चिंचवड तिथेच काहीतरी.
हा ह ह हो आमचा भाचा बाहेरमध्ये. भाडुणग्या.
ह
हम्म, बरं तो कस आहे लहाणाचा मोठठा आमच्या जवळच झाला होता. आईवडिलांच्या जवळ नव्हता. मग आता त्याची नोकरी होती दुबईची पण वर्क फ्रॉम होम होतं. मग त्याचं आत्ता लग्न झालं आणि मग त्याची मिसेस तिकडंच राहत होती. मग तीच म्हणाली होती. जे कोण माझ्यावर इथं राहायला तयार होईल तर असं पैकी पैकी स्थळ पाहिजे होतं तिला, मग हा असही पुण्यातच बघणार होता जॉब नंतर हा दुबई चा सुटला की, हा ती दुब्याला नाही ती
हा.
असं गुजरात, औरंगाबाद असं बाहेर राहत तिथंच होती ति लग्नाच्या आधीपसून. हम् लग्नाच्या आधीपासून तिच म्हणजे बाहेरच आहे ती मग आता ती पुण्यात कायमस्वरूपी सेटल होणार होती मग अशा पद्धतीचं स्थळ होतं. मग आम्ही हा कसं पुण्यात जॉब बघणारे ना दुब‌ईचा सोडून.
हा.
आणि असंही म्हटलं तुझं वर्क फ्रॉम होम आहे, तु तयार हो म्हंटलं या स्थळाला.
हा ना.
हम्म, म तिचं पण पहिलं ह्याच पण पहिलं स्थळ झालं त्यांना पण पटलं, आम्हाला पटलं.
हा,
आम्ही केलं मग.
हा,
अजून अं वर्ष होईल नोव्हेंबरमध्ये वर्ष होईल, ह्या नोव्हेंबरमध्ये. अजून वर्ष नाही झालं, हम्म.
चांगलं आहे ना दोन्ही बाजूने ऍडजस्ट होत असेल तर, काय आहे हरकत कराय
ती बाहेर जॉबला जाते, आणि हा घरात बसून तिला जाऊन सोडून वगैरे होय जवळं आहे फार काय लांब नाही, पाच मिनटं च्या अंतरावर गाडी वरून गेलं तरी येते. फार काय लांब नाहीये, त्यामुळे ती बाहेर असते मग घरून सगळं बनवून सगळं जाते, संध्याकाळचं आल्यावर सगळं करून जाते, काय असेल तर हा पण मदत करतो.
हा.
काय राहिलं असेल तर सगळं तो पण करतोय, ती-ती दोघं मिळून करतात मग सगळं. हम्म, घेतलं होय, होय होय, होय. मग काय करणार असं साफसफाई करणे वगैरे बाकी सगळ्या गोष्टी याला जमतात. आता काय धुण्याचं मशीन वगैरे लावायचं असेल, तर म आत ती गेली लावतोय. साफसफाई करायचं, काय लागेल तर तिला मदत करा करायचं, करू लागतोय, तर ती बाहेर जाऊन करणार बाहेरून येउन कंटाळ येतोय, त्यामुळं करू लागतो.
हो.
हम्म, त्यामुळे ते ऍडजस्ट झालं तर, बरं झालं म्हटलं. करून आपलं हो म आणि मुली पण हल्लीच्या चांगल्या भेटायला मिळत नाही, पुण्यात म्हटलं की जरा मुंबईच्या शहर परवडल तरं पुण्याच्या नाही. असं झालंय आता. खरंच की, पुण्यात नाहीत मुली बरोबर, होय, नाही.